हा बोला मॅडम. हा नमस्कार.
मी कारे कार्य ऍप चे टाक्स कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला फोन केलेला आहे. त तुम्ही फ्री आहत का?
हो हो आहे. बोला.
हा.
बोला ना?
कुटुंबाबद्दल चर्चा करू आपण.
हो हो हो नक्कीच करा. बोलुचे.
कुटुंब या शब्दाचा अर्थ म्हणजे? कुटुंब म्हणजे एकमेकांची नाती
हो.
माणसल
हो हो.
बोला मॅडम हे असे वेगवेगळे प्रकारचे नाते असतात जसं की घरामधलं आपण कुटुंब आहोत. आपल्या कुटुंबात जसे की आई वडील आजी आजोबा मुलं. पती पत्नी असं
हो.
आपल्या घरातले मुख्य
हम्, तुमचा आवाज अडकतोय मॅडम खूपच. हॅलो. हॅलो. हॅलो.